हॅलो आवाज येतोय
हॅलो हा येत तोय हो हो आला कसं काय कॉल केलासा
काय आता तूच कर नास म्हटलं तु लई बिझी आहेस म्हटलं आपणच करूया हॅलो हॅलो
नाही तुमचा आवाज स्पष्ट येनच
बघ आता
अग आ लागला आवाजट
का हा हा हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का आत्ता हॅलो हॅलो हॅलो हॅलो भारती हॅलो आवाज येत नाहीे मला तुझं काहीच हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो.